हॅलो
एवढा वेळ लागतोय होय रे तुला फोन कराय
हं अरे मम्मीला सांगालतो
काय?
हे वॉलपेपर लावले रे होम स्क्रीन लाकनई माझा वॉलपेपर होता कानई
आत
हां हुंम इथ लावल्यात देवीचा.
कोण, देतय?
दीवीचा म्हणता न, दी तिजा.
कशाचा?
देवी एल्लमा- एल्लमाजा.
हा, देवी होय. देवी म्हण. दिवी काय, म्हणतासा?
देवि मनल. तोला तसं, ऐकाय आली.
हां. म काज म्हणली?
काय? अ हं. हा म्हणले. चांगलाय म्हणले. दिवीची कमानय नवीन ती. ती कमान त्याच्या वर का नाही असं, संध्याकाळ दाखवल्या. अन् वरती दिवीच जरा असं ढगात चित्र दाखवले. कळलं का? थ्री डी. ह एच डी - एच डी म ते वाल् पेपर साईजचं नाहीये.
मग?
म हेला टाकलो. जेमीनला.
हो.
हम्. मग करून दे म्हणल, वॉलपेपर सारखा. जा रे करून.
हा, हा.
पहिला दिले. आडवं करून दिले. डेस्टॉप सारखं. आता बघू, कसं करते. केलं बाबा. अ ह. मोठाच मोठा दिले. ह. अजून, काय? अ तुमच्या घरात मानत नाही ते.
काय? आमची कुलस्वामिनी हाय. तुला मने. तुळजापूरची देवीय. त्यांनला माहितेय, आमच्या देवी जायला लागतय.
काय म्हणलीस?
यल्लमा, मानतात की. जातात की.
कोण?
घरातली.
मम्मी तेन.
हम्म. तीथं हाय ना, आ त्याला.
हा, ती मातंगी होय? रेणुका, हाय की व्हय.
जातात कि म. दरवर्षी जातात.
हं. परत सौंदतीला.
सौंदतीला नाहीत जात. कधी ऐकलं नाही, आई गेल्यालं.
तू हॉस्टेलला गेलीस की, जाऊया तिकड. नाही आता झाला फिरून. लिम - तीम काही नाही. सहज नाही, बघू. पप्पाला विचारतो. नेसायला लागत असलच, तर म निसुया. नाही तर नाही. नेसणार दिली.
कोण? असं, बायकांना नेसवत्यात होय?
म?
हाट
काय झालं?
आमच्यात नाय नसून बायकाना.
हम्म हम्म, नाय तुमच्यात नयसतो. नसतील. हम्म आमच्यात नीसतरी मम्मी नेसते. बिहिन नेस्ते. पाच प्रदी्क्षाणा घालायच्या. आणि तोंडात बी धरायला लागत.
पाच घरात मागून आणायचं. तेवरच
हम्म.
खरं असं लग्नाआधी करायचंच असत ते काय? पोरीनी.
पाया पाया बी पडाय ना नो.
होय म मला तर कधी आचारण दिलं नव्हतं बाई वर्षात कधीच.
मी पण का परतसात पण खाउदेत नवती. डोगरा वरची देवी
का बर असतुस गुजरा. आमची हे खाहीच नाही होय आता पसन. हाउस. देतिला.
काय म्हणतात माहीत का? म्हणत होतीत आमचत ते लग्न झालं त्याच्या त्या घरात देवी असलच असं नाही. म्हणजे प्रत्येक घराच कुळस्वामी तेण वेगळे असतय. त्यांच्यात मानतात नाही माणतात. मग जर तू हे केली तर ते तुला करा लागतय. ते कायम म्हणजे देवीला जर गेलं तर ते कायम जाय लागतंय.
वर्षभरातन एकदा झायच असं भाग पडतेय हो. हम्म आता आम्ही कुठं चाललोय. आमचं कुळ आमचं कुळ दैवत काय माहितेय का? खंडोबा. हम्म.
करतय.
मंगसुरीचा खंडोबा हे ते. जात्यात सोड खरं
मम्मी आली?
नाही नाही बोल तू. मग ते जायला लागत कस मी जाऊन चालत नाही.
कोण आले ते सांग पाहिला? बारक काल बारक्या रे त्याला बनेलव आणि ह्याच्या्यावर ठेवतायसा. तिथं काय चावलं गेलं तर काय करायच?
कधी कधी.
काल काल.
रात्रीचे?
दुपारचं.
दुपारी मी व्हिडिओ पाठवलो होत तूला.
ते एक शाळेतन आल्या आल्या.
हम्म हम्म. होऊन द्यायच नाही बाबा मुगळ पिंगळ चढत्या नाही तर काहीतरी अंगावरून फिरलं का नाही दर धरतय आणि एवढ्याच एवढं होतेय कुठं कराय लागालायसा.
झालत कि मग त्याला तस दाखवून पण आणलेलं ते ऐकत नाही. गरम होत असत ते शाळेच्या
आपलं हे आणण्या च असते की ते हलक असते बघ कॉटनच. अग ते घालायचं विषय संपला. हा ते बारक कार्टूनच असते सगळं.
सगळ मिळतात ह्याच्यात जुडीयोत मिळतात की हाफ चड्या असतात आणि टीशर्ट चिंगा चिंगा दुखायचा तसलं हा की तसलं कपडे तसलं.
म
घरात घालतो मी घालतोय की पण शाळेत न आल्या आल्या जरा वेळ तसं बसायला लागतोय त्याला.
शाळेतनं आल्या आल्या तसं बसतोय थोड्यावेळ आणि मग जरा वेळान कपडे घालतोय. आल्या आल्या त्याचां काय ते शाळेचा ड्रेस कसा आहे माहिती काय टीशर्ट आणि फुल पॅन्ट आहे ती एकदम ह्याची अशी थंडीत तर आपण त्या स्वेटर आणि पॅन्टचे सेट असतात बघ त्याची पैशे अस त्यावर ट्रॅक सुट आणि अशे एकदम जाड तसले आणत्यात गरम होतंय वय.
म्हणून मंग ते तसले घालतोय मंग आल्यावर थोडा वेळ ते हात अस त्याच्यावर बसतोय मग थड्या वेळाने घालतोय कपडे.
चांगलय.
हम्म
मगाशी ते डॉक्टरच सांगतेला अर्धच राहिल.
सांग की
हा मग ती म्हणली की असं असं बघूया गुरुवारी आणि कारण जायला आधी काय पाहिजे कॉलेजमध्ये रिझल्ट घ्याला आम्हाला कधी बोलवते त्याच्या आधी जायला पाहिजे आम्हाला
कारण अंजली कारण हे सांगणार आहे. की रिझल्ट आणाला युनिव्हर्सिटीत जाणार आहे, असं सांगणार आहे.
हम्म मग तू काय आता फिरायला जाणार आहे. म्हणून सांगणार.
होय मी फिरायचं कारण सांगणार.
हम्म
कारण मी खरं सांगून का जाणार आहे, कारण आता मी दोन महिने झाले कुठे गेली नाहीय सुट्ट्या पडल्यापासून कुठेच गेले नाहीय. त्यामुळे मला ते नाही म्हणू शकत नाही, त्यांना पण माहिती आहे मी घरात किती दिवस बसले
तू राामलिंगला तुमची ट्रीप घेऊन गेलता दोन महिने झाले त्याला?
हो पेपर झाल्या झाल्या लगेच गेलोय आम्ही. झाले असणार एक दोन महिने, होय. जास्त दोन महिने म्हणजे मे, एप्रिल आमच पेपर कधी झाल?
सलाम आहे
एप्रिल मध्ये शेवटला दुकान राहील शिर्डीला जाऊन आलो मे मध्ये गेलो अर्थ
आमचं मार्चला झाल्यात
तुमचं मार्च ला झालं तू तुमच एप्रिलला झालात वाड तीस मार्चला बाय आ माझा सीईटीचा पेपर होता
मग
म म तुमचा पेपर मार्च मध्ये कस झाल असतील तुमच आत्ता झालं तुझा बड्डे झाला परवा
काय झाले
अ सॉरी बड्डे झाला रुणालला बड्डे झाली मे महिन्यात झाला
अ लक्षात आहे
ते बड्डे झाला तेरा वर्षाचं झालं
हा
आत्ता मला तुमच मे ध्ये आता एप्रिल मध्ये झाला शेवटच्याला म्ह तेवीस एप्रिलला माझा शेवटचा पेपर होता
ह स्टारटनं बोंबाबोंब केलीव
काय करायचं आता सोडवायचा आता अभ्यास तर
असं कुठलं आले
सुटतय आता माझं पण बेंगळा राहिलेलाच ना सुटलाच त तस तिला पण सुटत
हम्
हृदयराजचा सुटला
अजून रिझल्ट कुठे लागलाय मग
एवढा दिवस कसं काय
काय माहिती फर्स्ट इयरच त्यांच झालं नाही त्या सवळ कधी चालूच केले नाही त्यांनीही
काम विचारायच जरा मसेज करून
का विचारयता बसत हा
चेतन सरला मेसेज करून विचारायचं
हम्म परत
रिझल्ट म्हणजे त्याचा अजून क तुझा लागून तर पंधरा दिवस मि नाही किती दिवस झाले तुझ रिझ ह
माझ रिझल्ट लागून ह
पंधरा दिवस होऊन गेल्यात
झाली की
पंधरा दिवसाच्या आत लागतोय रिझल्ट
ह काय अरे ते फर्स्ट इअर वाल्याच झाले की नाही हे काय तर पेपर त्यांच्या सकटला लागणार आहे म्हणा असं म्हणायला लागलं आठ दहा दिवस म्हणले म्ह युिव्हर्सिटीत फोन लावलेला की हम्म
खळचाात तेन असत ते
अजून एक पाच सहा दिवसात लागल.
ते पेपर जरा रेफर कर तू. आता घरात असतोयस.
खरं
मग आता तीन वेळा तर तू पेपर दिलास ना स्टॅट चा.
दोन वेळा रे.
पहिला दिलास तो. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा बॅग लागला..
हा आता हे दुसऱ्यांदा. हा होय.
मग तो मागच्या वेळचा बॅगचा. आणि आत्ताचा असा तीन पेपर असणार.
आणि बॅक चा. अरे बाळ. एकदा दिला तो पेपर झाला. आणि
दुसऱ्यांदा दिलेलास असतो.
हम्म. म आणि कुठला मागच्या वर्षीच घेऊन काय करायचंय? आमचं फर्स्ट इयर नवीनच आहे रे.
हा मग ते दोन तरी पेपर असतील तर कॉमन प्रश्न कुठल्यात हुडकून काढ.
हम्.
किंवा दे मला म्हणस आलं मी काढतो. तुला वेळ नसला तर.
मायगडाक्ते येत आहे आपेत
मग, मग त्यातलं सेम कॉमन प्रश्न काढायचं आणि ते शंभर टक्के येते फक्त, आले तर चुकून आकड बदलून येत्यात नाहीतर कायतर कायतर सेम येत्यात प्रश्न.
हम्.
परत एम सी क्यू येत्यात ते. त्याच टाईपचे असत्यात.
काय एवढा पेपर लिहिलय टेन पंधरा काय सोळा मार्क दिलय परत.
म्हणजे बघ तू अजून किती पेपर लाहायला पाहिजे. तुला अजून पंधरा मार्क पडायला पाहिजे. अजून पंधरा सतरा अठरा वीस मार्क पडाय पाहिजे तर. तवा कुठे तू पास झालास.
शंभर ऐंशी मार्काचा पेपर होता ना स्टॅटचा?
होय.
मग त्यातला सत्तर मार्काचा पेपर लिहायला पाहिजे. तवा कुठ चाळीस.